हॅलो. हा बोला ना. हा येतोय.
काय करताय? हॅलो.
हा बोला, ना जरा नेटवर्क इश्यू असल्यामुळे जरासा आवाज कट होतोय.
हो हो..
हम..
काय करताय मग?
काय जरा घरी आवरते जरा.
हा हा..
तुम्ही काय करताय?
निवांत!
हम. तुम्ही?
तुम्ही आत्ता नवीन जॉईन झालाय का?
हो हो.
लकाय नाही नवीन.
हो तुम्ही?
होय मी पण नवीनच आता जस्ट जॉईन झालेय.
कधी पासून?
दोन दिवस झाले.
अ .
काय करताय तुम्ही मग?
काय नाही कॉलेज ला तुम्ही काय करताय आता? शिक्षण काय लग्न झालय?
माझं लग्न झालंय.
हा हा.
कितवीत आहात तुम्ही?
थर्ड इयर लास्ट.
हम्म मग लहान हाय.
हो तुम्ही?
मी हाऊस वाईफ आहे मला. तीन मुलं आहेत ह.
किती शिक्षण तुमचं?
शिक्षण माझं बारावी झालंय.
हम हम.
एक्सरे टेक्निशियन केलय मी.
हम्म.
हम्म मग बारावी नंतर सोडल.
हम्.
हम्.
आमचे टास्क वर वरपर्यंत पूर्ण करणे वर जाते की
कधी?
रविवार पर्यंत पूर्ण करायचं त्यासाठीच सगळ्यांना. फस्ट कॉल करा मला सांगले आमच्यात.
माझा एकच कॉल राहिलाय ना. चार झाले माझे कॉल हा मग एक. राहिलाय मग एक झाला की मग एक तास ते पूर्ण होतोय ना.
हा हा.
हा म्हणून म्हटलं मी दुपारपासून मेसेज करायला लागले तुम्हाला.
नाही तीस तीस तीस जणांना फोन लावायला लागतात.
नाही पहिल्यांदा आता. अ पाच पाचच्या येणार ना आता पहिला पूर्ण झाल्यावरन. तर मग दुसरा पाच येणार ना.
नाही पहिला हे कॉलचच असतात तीस करायचे असतात कॉल. आमच्या इथे तर अस हो तीस करायची कॉल मग ते झाल्यानंतर मग. अ रेकॉर्ड करत असते ना ते मग नंतर. टायपिंगच असते. आणि हा आणि, टायपिंग मध्ये काय जर चुकल तर रिजेक्ट करतात.
हो
ह
मला पण एवढ माहिती नाही.
हम्म
हम्म, पण पहिल्यांदाच करा लागले. हम्म
तुमच्या इथ कोण सांगितल तुम्हाला हे.
आमच्या इथे मैत्रीण आहे माझी एक. अ तिन सांगितली मला. ते ऐश्वर्या मॅम करतात म्हणले. म त्यांच्याकंड ऍड झाले ना पिझा थ्रू.
तुमच्या जवळच्या आहेत त्या पण.
होय का
ऐश्वर्या हा
ऐश्वरय जोशी मॅडम कोण आहेत.
हा हा, त्या आमच्या गावच्या हो. हो तुम्ही कुठल्या कोणत्या गावच्या.
आम्ही इकड कोल्हापूर साईडला.
हम्म, आम्ही पण इथ, नृसिंहवाडी माहित आहे ना.
हो नृसिंहवाडी माहित आहेय की.
हा शिरडून
तुम्ही बोल, हा शिरोडोन मधल आहे का?
हा
शिरडून मध्ये ह्यांचे मित्र आहेत ना एक. पत्रकार म्हणून आहेत बघा.
कोण?
वसपटे नाही नाही वसपटे वसपटे. त्यांच आडनावच वसपटे आहे.
एवढ कुठ नाव ऐकल पण नाही तेे.
नाही का?
कुठ म्हणजे, भारतात कुठ मिळतय काय?
एवढ मला पण डिटेल माहित नाही. पण असच, त्यांचे मित्र आहे तेवढ माहित आहे.
तुम्ही कुठ, म्हणजे कोल्हापुरात राहताय काय?
कोल्हापूरात नाही. आम्ही जे जिल्हा कोल्हापूर आहे ते. इचलकरंजी मध्ये राहतो. ते
हा हा इचलकरंजी, नाही आम्ही कॉलेजला इचलकरंजीला होतोय.
येतय काय? कुठल कॉलेज आहे, एसी काय?
कन्या
कन्या कॉलेज व्हय. मग जवळच आहे.
आम्ही तिथच होते शाळेला.
होय
हम्म बापूजीला पाटिमागच्या साईड ला. हम् एसी कॉलेज आहे मध साळंग बापूजी साळुंखे हायस्कूल आहे ना हा स्कूल ला होय तिथं होते.
हा हा
मग अभ्यास कसा चालूय मग?
काय चालू मस्त.
कॉलेज लाईफ एन्जॉय करता की नाही?
अ करते की.
दंगा मस्ती काय करताय का नाही?
करतय.
ह जेवण झालं का नाही?
नाही अजून तुमचं?
नाही आता मी चपात्या करायला लागले.
अम् मग तुम्ही फक्त आ चौघानाच लावला का?
मी होय चौ चार जणांना झाले.
म्हजे हा हा म्हणजे तुम्ही पण कराचं त्यांनी पण करणार.
हा होय ए होय पाच वेळा चालते म्हणे. मग कसं जरा एकदा दोनदा ओळख झाली ना की मग जर बोलायला बरं पड त्या अनोळखी संघ म्हणजे नेमकं काय बोलायचं. काही कळत नाही आणि हा हसू म्हणजे असं नाही की हसू म्हणजे तेच तेच परत रत रिटर्न म्हणजे काय बोलायचं? काय विचारयचं? कुठला विषय काढायचा अस. स लागलंय. आणि त्यात बोलायची सवय नाही आहे जास्त. ते अवघड झालंय जरा ते कॉलिंग
होय हे कॉलिंग सपलं की नंतर मग चांगलय
हा ते तोपर्यंत तर ते तीस हो
ते आणि बिनावाच्या जास्त बोबबीन बोलता असतात त्यांचं काय बोलू काय कळतच नाही हसुच येतय.
होय हसू येतय आणि. हम् आता आपण रेग्युलर मैत्रिणीसोबत बोलतोय एवढं काय वाटत.
तस होय होय
मग ते समोरचा किती वयाचा हाय ते जरा अंतर समजल्याशिवाय बोलता येत ना.
नाही आणि एक एक म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या गावच्या असतात ना त्याने फार शुद्ध बोलतात.
हा शुद्ध पण बोलू दे सोड पण कणी मोजकच म्हणजे तेवढे जे मुद्दे आहेत.
तेव हा हा हा हो एवढंच असत तेवढ्या पुरत होय म्हणजे काय बोलता पण येत नाही.
हा मग हा एवढं झालंय. हा एवढं अस हाय किंवा एवढंच झालं.
तसं बोल
हा मग पुढं काय कुठला मुद्दा बोलायचा? आपल्याला पण अवघड होतय नाइ.
होय परत नकोच होतय कॉल करू त्यांना
आपण मज आत तू कस आपण आपली भाषा ही हाय अशी म्हणजे, कम्फर्टेबल वाटतय ग बोलायला, काय पण असं आपण बोलू शकतोय, आता तुझ्या संघ ओळख झाली आता मी तुझ्या सोबत बोलू शकतोय ना, मग तस समोर तरच कि म्हणजे बोलणार जर असलं, तर मग जरा बरं वाटतय ग. लय अवघड व्हायला लागलय.
होय मी पण आत्ता मगाशी एक केलत त्यांनी बेंगलोरचे होतीत, ते पण तेवढा पुरतं तेवढाच बोलत्यात.
हा ते तस व्हाय लागलय. हे आपल्या इकड जरा असल की आपल्या साईडच जरा मग बरं वाटत ते नइ.
मग तुमच्या मैत्रिणीना सांगायचं आणि काय करायच सांगा, तुमच्या मैत्रिणींना ग्रुपमध्ये ऍड करून मग त्यांना पण हे सांगायचं, मग त्यांच्यासोबत तुम्ही बोलू शकता की,
होय, तेच करायला पाहिजे आता.
होय, होय,
म्हणजे, कस जरा
घरामध्ये तुमचा मोबाईल असला का नाही, त्यांच्या पण केलं कनि तरी पण चालतय,
खर त्यांना ऍड कराय पाहिजे त्यांच्या फोनमध्ये ॲप घ्यायला पाहिजे ना मग. आणि पुढचं मग टायपिंगच तेन पण मग व्हायला पाहिजे नाही.
हो, टायपिंगच मग होय जास्त म्हणजे शिकलेलं पाहिजेत टायपिंगला आता फोनवर कोण पण बोलू शकतय, फक्त टायपिंग आणि ते हेला, अम.. म्हणजे वॉईस पाठवतात आपण टायपिंग करायचं,
हो
त्यांनी टायपिंग करता आपण वॉईस करत असं असतय.
तेच किम ते पुढचं जमायला पाहिजे. ना उगचच म्हणजे सगळ्यांचा नंबर देऊन काय उप योग नाही ना ते.
हो, त्यामुळच म्हणजे घरात मुली आहेत ना केवढे मोठे आहेत का बारक्या आहेत?
आहेत की, मोठ्या हाईत.
केवढं वय किती वय आहे?
एक हाय की कॉलेज ला हाय.
हम्म हम्म
हम्म.. ते केस दिलाय.
हम्म हम् तुमच्या असं बोलण्यावर न वय वाटत नाही जास्त असं पूर म्हणजे, मुलींसारखंच वाडतंय आवाज.
होय होय, तू बघितल्यावर पण म्हणणार हे मुलगीच आहे. कधी तर प्रत्यक्षात भेट झाली तर
हम्म.. तेच कि आवाजावर न असं मुलगीच असल्यागत म्हणजे, ते तुमची मम्मी असं बोलत हाय असं वाट
अगं तिच्या मैत्रिणी मला मम्मी म्हणतच नाहीत मैत्रिण म्हणत त्यात मैत्रिणी सारखंच बोलतात म्हणजे हा. त्यामुळे एवढं म्हणजे त्या मुली आहेत असं वाटतच नाही ना, त्यांच्या संग फ्रेंडली जरा बोललं की मग त्या पण जरा बोलत्यात ना हा. मग आणि काय, मम्मी पप्पा तेन घरी?
आहेत की.
अभ्यास व्यवस्थित हाय ना चालू?
आहे, आहे.
कन्या कसं आहे कॉलेज?
चांगला आहे की हम्म.
शिक्षण वगैरे हाय का चांगलं?
हाय चांगला आहे.
मग कायस खायला वगैरे काय आवडतंय काय करतेस जेवण वगैरे तू?
काय नाय मम्मीच करते जेवण.
म्हणजे तुम्ही काय करतच नाही म्हणा.
नाही.
मम्मीसनी काय मदत करायची विषय नाही?
आं
मम्मीला काय मदत वगैरे करताय की नाही?
करते कधी-कधीतर.
कधी-कधी
हम्म.
जरा मदत करायची मम्मीला पण छान वाटतय. सकाळचं असतंय ना कन्या कॉलेज?
होय. हम्म. चालतंय आणि काय?
काय नाही बघा आता चपाती तुझ्या संग बोलत बोलत चपात्या झाल्या माझ्या. हो
हम्म शाबू पावशर आणल्यालं वरी पावशर आणल्यालं.
म्हणजे हे पूर्ण झालं की पुढचं काय बघूया मग लैई अवघड व्हाय लागलंय.
व्हय व्हय.
किती दहा मिनटं काय बारा मिनटं बोलाय लागतंय वाट
होय आपलं आपण कट होतंय तेे.
हो त्या मिनटं झाल्यावर कट होतंय का आपला आपुण?
वय आणि सबमिट करायला लागतोय बघा.
सबमिट करायला लागतंय हा.
करताय काय नाही?
होय होय करते सांगितलंय त्यानी मैत्रिणीनं माझ्या.
हम्म हम्म.
तेवढं आठवणीनं करायचं म्हणून.
. परंतु तिथं कॉल कट झाल्यावर सबमिट येतंच नाही मी किती वेळा बघितले.
काय नाही येतंय कि वरच्या साईडला सबमिट करा म्हणून हिरव्या अं हिरव्या असं येतंय की
हं हं
हम्